येतोच म्हणा
अ
हो चालेल ना हॅलो
हॅलो
आवाज येतोय ना
हो मला ना तुमचा आवाज येत
तुमचा आवाज मध्ये असा बंद होतो काही आजूबाजूचे अशे वेगवेगळे काय काही जे आवर आवर अस करतो ना का आपण अस ह्याचा आवाज येतो काही सामान उचल फटक असं काहीतर हॅलो
पण आवाज थोडासा तुमचा मध्ये मध्ये ब्रेक होतोय म्हणजे गायब होऊन जातो मध्येच एकदम मग नंतर मध्येच येतो बोला तिकडनं तुम्ही बोला ह हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा वज गाय प होतो. आता येतय. पण मध्ये गायब होतो तुमचा आवाज.
नाही हो मला जर तुमच क्लिअर आहे. माझ्याकडे फुल रेंज आहे.
मग अ हा बोला ना आता. आता येतोय ग.
झ कुंभ मेळा
कुंभमेळ्याबद्दल माहिती अस? कुंभमेळा. काय आता दर बारा वर्षांनी येतो. कुंभमेळा. त्याच्यात काही वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या पूर्ण भारतातून जितके काही साधू संत लोक असतात जे साधू लोक. असतात ते पूर्ण त्या कुंभ. तो जो पर्वा असतो एक पर्वणीचा दिवस असतो त्या पर्वणीच्या दिवशी त्यांचा स्नानाचा दिवस असतो तो. शाही स्नान म्हणतात त्यांना. मग ते सगळे लोक इकडनं तिकडनं ते साधू लोक सर्व येतात भारतातन पूर्ण एका ठिकाणी जिथं कुंभमेळा भरय म्हणजे कुंभमेळ्याचं हे असतं स्थान निश्चित केलेलं असतं तिथे येतात. असं आपला कुंभमेळा म्हणजे आपल्या इथे कुंभमेळा भरतो त्याच्यानंतर प्रयागराज अ आणखी वाराणसी यालाय वाटत इलाहाबाद आणि प्रयागला असं चार ठिकाणी भरतो. तो कुंभमेळा, तर ते आता सर्व साधू वगैरे येतात अं.
कुंभमेळा दर बारा वर्षांनी भरला जातो. हो अ तर ह्या चारच ठिकाणी तो का भरतो? कारण की शूजनच्या मध्ये शिवजींचं जेव्हा ते
समुद्रमंथनातनं जेव्हा तो अमृत निघाला ना, तर ते अमृत कलश घेऊन ना देवाचे त्यांची मा म्ह णजे भानगडी चालू झाल्या त्यांच्या. तर ते कलश घेऊन प इकड तिक ड निघ जायला लागले, तर ते कलशातले अमृत चार ठि काणी पडलं. ते कलशा चार ठिकाणी जिथं जिथं पडलं हम्म.
हा चार ठिकाणी म थेंब पडल्यानंतर तिथ अं त्या पवित्रा नद्यांमध्ये पडलेलं होतं. मग तिथं लोकं म्हणजे भाविकांचे पापक शालन जिथं नादब पर्यंत केलेलं जे पाप वगैरे आहे, तर ते कूट म बया म ते ना त्या नदीवर स्नान केल्यानंतर, माणूस पापमुक्त होतो. आता या अमृत कुंबावरून अं हे चार थेंब छानपण केलं. हे कुठं कुठं होतं, तर हे नाशिकला होतं म्हणजे त्र्यंबकेश्वरसह गोदावरीच्या गोदावरी नदीच्या काठावर व कलाश, त्याच्यानंतर अलाहाबाद जे क प्रयागरा प्रयागराज मध्ये होतं, जे अलाहाबाद प्रयागराज हे अलाहाबादमध्ये आहे. दुसरा हरिद्वारला होतं म्हणजे गंगा नदीच्या का वर वसलेले हे गाव आहे जिित हरद्वार अ जथ होत आणि दुसरं म्हणजे शिप्रा नदीच्या काठावर असत चलो उज्जैन ते सुद्धा कुंभमेळा हा बारा वर्षांनी भर या चार ठिकाणी हे चार थेंब पडलेले होते आता अमृ कुंभचें रक्षण करण्यासाठी तेव्हाना किती दिवस लागले होते तर बारा दिवस लागले होते बारा वर्षां केले जाऊ शकते म्हणून ऍक्च्युली क जाऊ शकत नाही केले जातेच म्हणून हा त्यामुळे दर बारा वर्षांनी एकाच ठिकाणी पूर्ण कुंभमेळा आर्जित केला जातो आता याच प्रत्येक म्हणजे जेव्हा आता तुम्ही म्हणाल की बारा वर्षांनी भरतो म्हणजे बाराही वर्षांनीी एकाच वेळेला भरतो का चारवी प्रत्ये बारा वर्ष वेगळे आहेत ते बार बा वर्ष वेगळे वेगळे असतात असं
अ आता उज्जैनला का कुठे होत ना वाटत मागे प्रयागराजला हा सॉरी प्रगराजला होता बहुतेक
ची स्थिती आणि गोत्रा अ म्हणजे ग्रहांच्या गोच्रावरून कुंभमेळयाच फ- त ठरवलं जात याच्या मधे काये ह स साग दु सहत म्हनत ला भावी नध्यान मधे शाही खू हवी नद् मॅम खर तर
हा तेच त्याच्यासाठीच येतात मग ते सगळे एका ठिकाणी जमतात तिथेच मग त्यात कुंभमेळ्याच्या याच्यानी येतात ते कुंभमेळ्यासाठी म्हणज े शाही स्नानासाठीच येतात ते
आता या वर्षी कुंभमेळा आहे अ नासिक मधे तर सध्या खूपच रस्त्यांची मारामारी मी चालू आहे लू म्हणजे सगळे रस्ते गोदून ठेवून विकस काम होणार हा कुंभमेळ एवढा एक क उपयोग चांगला होतो कि त्या शहराचं नूतनीकरण त सगळ्या गोष्टी तिथे ज्या नसतात त्या पण आपल्याला तिथ भेटतात,
आणि त्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर बरेचशे अतिक्रमण पण काढली गेली, आता गंगेवर वगैरे तिकडे नाशिकला पूर्ण काय म्हण. तथ न असं जे काय अतिक्रमणित अतिक्रमित घर वगैरे होते दुकानं होते सर्व काढले त्यांनी तिथन, पूर्ण असं मोकळं केलं तो, रस्ता कारण तिथं लोकांना कस जास्त साधू वगैरे आले की खूप गर्दी व्हायची चेंगरा चेंगरी झालेली एका वर्ष माग, एका कुंभ मेळायच्या वेळेसत तर त्याच्यामुळे त्याचे त्या त्यांना असं म्हणजे.
हे प्रयागराज मध्येच झालेलं ना आताच चेगरा चेगरी वैगरे इंग्रज तिथेच अ,
तिन अ
नाही ना तिथे खूप लोकांन खूप लोकवरती आआहेत ववस्थित हु मा
न नासिकला पण झाली होती, नासिकला जे सरदार चौक आहे ना तिथे झाली होती. ते काहीतरी, त्यांनी ते अ पैसे उधळले ते लोक उ वेचायला गेले ते इतकी चेंगरा चेंगरीे झाली ना तो रस्ता तिथं असा अरुंद आहे खूप म्हणजे जागा नाही तिथ, तिथ जायला त त्यांची मिरवणूक निघालेली होती तीअ साधूंची कोनत्या आखाडा ची होती कुठल्यातरी तिथ झाली होती थोडी म्हणजे जास्त, नाही पण झाली होती थोडक्यात बरेचसशे लोक जखमी झाले होते त्यावेेळेस पण
पण झाली मी बदनाम म्हणजे अ याचीहो या उत्सव याची नोद अधिकृत व लिखित झाली ती च्या आपल्याकडे एक प्रवास आलेला होत जो की चिरले होत त्यांचा नाव काहीतरी घेऊया होत घ आ न सांगता येणार एवढं तर यांच्या प्रवास, वर्ण न म ते सापडलं गेलं आणि तसां सहाशे पणतीस ते अ सहाशे पंचेचाळीसच्या दरम्यान अ हो त्यांनी मग सम्रट, हर्ष वरधन माहिती आहेेत? का यांनी, प्रयाग राजला खूप मोठ अ
यन केलेलं होत एका विशाल मेळ्याच तर तिथं त्याच्यात त्याचं वर्णन त्या म्हणजे त्या दात पूर्ण त्यांनी अ केलं गेलेलं आहे त्याच्या
खूप पहिले पाास होतोय ब कुंभमेळा असं
हो बरोबर ह पण मग आता कस असतं नाश शास्त्र असतात म्हणजे खगोलशास्त्र ्र झालं अ परत ऐतिहासिक शास्त्र झालं हे सगळ्यांचं आहे ना महत्व प्रत्येकाच वेगवेगळ आहे आहे म्हणजे आज तसं बघायला गेलं ना तर खगोश ्रा कुंभण सूर्यचंद्र आणि गुरु यांचे विशिष्ट नाश असतो असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून हा दर ते कावदार वर्ष दर बारा वर्षांनी चार ठिकाणी भर हो
हा.
हा.
म्हणज म्हण म्हण म्हणजे. तिथे ते ग्रह चंद्र सूर्य सर्व एका याच्यात आले त्या याच्यामध्ये ते वातो कुंभमेळा भरतो.
हो हो राशी प्रवेशावर आधारित अस तं त्यांचं म्हणण पण मग याला एक सांस्कृतिक सांस्कृतिक वारसा पण लाभला असं म्हटलं जात.
असेल काहीतरी ते पहिले हे आपण पण एवढं नाकारू नाही शकत डायरेक्ट त्याला.
हा बरोबर पण सध्या नाशिक मध्ये कुंभमेळा आहे. अ जेव्हा दुसरीकडे होतो तेव्हा वात की आपल्याकडे कधी होणार आपलं पण कधी माणूस खूप लाही माणूस थोडस त होई ना आपण पाप करतोच त्याच्यामुळे त्यालाही असं होतं की अ आपले कधी धुवायचं. पापसागळीकडे धुतलं जाईल. पण कर्म फिरून येतं तेव्हा समजत की आपण कुठलं पाप केलंय.
पाप. खरच ुसलं जातं का? अस पापधुतलं गेल असत त लोकांनी काय म्हणतात ना पाप करून करून प्रत्येक ठिकाणी कुंभमेळ्यात गेले असते धुवायला.
बरोबर पण तुम्हाला माहितीय का? तुम्हाला माहिती का? केल्यावर ही मा तने सांगितलेलं होतं. व म्हणजे अ मोडकेश्वराच्या मंदिर. पर्यंत ना? ंडा पाासूनेश्राच्या मंदिरापर्यंत गोदावरी मा सन वाईन वाहते. पूर्व पश्चिम नाही वाात. तेवढंच याच्यामध्ये वा कुंभमेळा. त्याता आंघोळ केली. पापधुता येईल असे त्यांनी सांगितलेलंय. पण हे लोकांना समजत नाही. कस
पण तिथं एवढी गर्दी होईल ना मग तेवढेच जागेल. हो मी करते तुम्हाला परत आपण तोच विषय कंटिन्यू करू हो. हो.